हां ताई हां, एतोय बोल, तुमचे काही अस एक्सपिरियन्स असेल ना तुमच्या मुलांबाबतीत असं म्हणजे अ त्यांना त तुम्हाला कशात इंटरेस्ट होता काय?
कोणाला
तुमच्या मुलांना नाही असं काही नाही काही काही वेळेस कस असतं म्हणजे आता अ एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये मुला जास्त इंटरस्ट दाखवता आता हा कस देवाच्या ह्याच्यातच जास्त त्याला देवाच सांगितलं तरी तो म्हणजे तुम्हाला आणि त्याचा प्रवास आम्ही आता अ कधी असं दोन चार महिन्यात ना देव भेटीला जातो ना कुलस्वामीनी करून अक्कल कोट ला जातो मग तुळजापूर पंढरपूर पुरपूर असं करून मग आम्ही रि याला एवढा इंटरेस्ट असतो सगळ्या गोष्टींमध्ये
हम् हम ह् ह
आपण पंढरपूरला चालो इव्हन त्याने तिथनं टाळ रडून टाळ मागित घ्यायला लावली त्याच्या साईज ची एवढा रडला टाळ घेण्यासाठी आणि घेतली तशी वाजवत फिरला
अरे
हा त्याला वाजवायचंही नाही शिकवलं त्याची त्याची गळ्यात टाकली त्याने आणि वाजवत बसला तथंच पंढरपूर मध्येच अरे हा आणि त्याला म्हणजे कोणत्याही देवाला नेलं तरी ते अस होत
ते तुम्ही ना जास्त वाचन केला ना प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यामुळं तो तेवढा इफेक्ट
हा त्याच्यामुळे असू शकत पण आता त्याची कृपने सगळी म्हणजे ना आम्हाला असं सगळीकडे जी विहाय पी दर्शन सारखंच झाल्यासारखं झालं आता अकलकोटला हा अक्कलकोटला गेलो तर यांच्या हातून वग वगैरे झाला हा बाराची आरती असते ना
हम् हम हम ह
मग याच्या पप्पांच्या हातून नैवेद्य म्हणजे तिथे नेला आतमध्येध्ये मग इकडे तुळजापूरला गेलो तिकडे अ म्हणजे देवीची जी साडी त्याच शृंगार करत हो आणि नेमकीे आम्ही तेव्हा पोहोचलो तर देवीची साडी माझ्या हातात हो हा आणि मग पंढरपूरला गेलो तर विठुरायाच ती विटवर ज विटेवर ते हुबे विटीला हात लावायला मिळाला यावेळेसच देवदर्शन आमचं एवढं निवांत होतं एवढं सुंदर झा आठ दिवसाचा प्रवास केव्हा अ मागच्या महिन्यात आम् दहा नऊ एप्रिलला
हा ह
हम् नऊ एप्रिल ला गेलेलो आम्ही
बरोबर बरबर
पुढे गेलो मग कुरवपूरला गेलो कुरवपूरला रुद्राभिषेक असतो रुद्राभिषेक केलं तिथे म्हणजे कर्नाटकच इकडे कर्नाटक बाॉंड्रीला तेलंगणा आणि कर्नाटक
हा हा हा म्हणजे अक्कलकोट अक्कलकोट वर्ण पुढे जायचं का
हो पुढे तिथून पुढे जवळजवळ चार साडेचार तास लागतातथ
हो बापरे
हा तिथे तिथे गेलो तिकडे रुद्राभिषेक नेमकंय ना म्हणजे प्रत्येक जण जोडीने पूजा असते नेमक त्या दिवशी ड्रायफ्रूट कोणतच जोडीने आले नव्हते आणि आपल्या इकडे ड्रायफुटकडे निलेश ड्रायफ्रूटच्या ड्रायफ्रूट होते सगळे हो म्हणजे सगळं एवढं छान झालेलं ना तिथे याला पण मस्त कॉस्ट्युम घालवलेला त्यांचे साऊथची लुंगी आणि असं उपरण वगैरे असं टाकलेलं तिथे टाळ वाजवत होत त तिथून पुढे मा अजून मंत्रालय म्हणून आहे म्हणजे अ मला्या सातऱ्यांचे पप्पा जायचे तिथे तर मग ते आता आत्या पण होत्या आमच्या आत्या सासू होत्या सोबत तर मग त्यांनी सांगितलं म्हणजे जेव्हा बोर्ड लागले तेव्हा नेमकं ते झोपलं होत्या प्रवासामुळे दमल्या आणि झोपल्या होत्या तर ते बोलले की आपण कधीतरी मंत्रालयात जाऊ मग हे बोलले की अं मंत्र्याला इकडून शंभर किलोमीटर जाऊ म्हणे आपण. पुढे ते मंत्रायाचे दर्शन झाले तिथे सगळंच मुलांचं.
अरे बापरे!
चांदीच इव्हन आपलं प्रवेशद्वार आहे न ते सुद्धा सोन्याचं.
अरे बापरे!
हो मी बघून म्हणजे आपलं कसं गोल्डन टेम्पल आहे ना. तशा टाईप मधे आम्हीच. फस्ट टाइम गेलेलो एवढं बघून म्हणजे इतकं छान वाटलं पूर्ण मंदिर असं चमकत होत.
हम्म हम्म हम्म हम्म.
म्हणजे याच्या कृपेने सगळं एकदम असं सुरळीत होत. त देवाच कुठेही नेलं त्याला तसच होतं इव्हन आता इकड आपलं बालाजी. सोमेश्वर जवळ तिकडे पण आतमध्ये कोणाला जाऊन नाही देत हा जाऊन येतो.
अहो.
हो माहित आहे आणि नेमकं असं झालेलं ना मी म्हटल कधी कधी जायला मिळत नाही आता याला नेलेलं आहे आत मधे आपण त्याचे फोटो काढूया मी फोटो काढले माझ्या फोन मध्ये दिस काय फोटो पण जेव्हा मी गॅलरी चेक केलीना तर एकही फोटो नाही
हो बापरे!
क्लिक केले मी फोटोज पण नाही नाही तर नाही चाले.
बापरे!
मग ते कसं काय मलाही कळलं नाही. म्हणजे आधी ते नाही बोलले होते मी लपून फोटो काढले होते. ते, ते म्हणे आम्हाला परमिशन नसते. पण हा लहान बाळ आहे तो मग घेत म्हणजे याला फार अस आवडताना काय झालं ते. माहित नाही तिथले जे पुजारी होते त्यांना काय वाटलं ते द्या म्हणे बाळ आमच्याकडे. नेल आतमधे त्यांनी मग मी कॅमेरा. मोबाईल काढला ना ते बोलले की मॅडम फोटं नका काढू परमिशन नसते. पण आम्हाला काय माहितीय या बाळामध्ये जर काही वेगळं वाटलं म्हणून आम्ही याला आतमध्ये घेतो. तरी मी लपून काढला फोटो तर नाही आले फोटो.
अग बाई.
याच त सगळीकडे ते जात. सोमेश्वर जा तरी यालाच आरती करायची. सगळे याचे गप. म्हणजे जस हा झालाय तेव्हापासून हे झालाय इव्हन कपालेश्वरला पण आतमध्ये याचे पप्पा. नी अभिषेक केलेला कपालेश्वरला पण कुठे लावत असत.
हम् हम हम् हम्.
तिकडेही मस्त केलेलं.
बरोबर बरोबर.
तर म्हणजे असं देवाच्या बाबतीत याला म्हणून मग तुम्हाला मी मगायची नाही का बोलली याला वाटवायची.
हम्म.
त्याचमुळे.
बरोबर बरोबर.
बाकी असं काही नाही सगळे सांगतात तुमची इच्छा असेल तर खाऊयला नसेल तर काही नाही.
हम्म हम्म हम्म हम.
तुम्हाला काय आवडतं. हो त्याच्या चॉईस वर डिपेंड करत ते. त्याला असं रोकटोक नाही करणार कोणी म्हणजे इव्हन मी. पण नाही त्याला असं नाही असं बोलणार पण जोपर्यंत तो स्वतः त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत.
हम्म हम्म हम्म.
त्याला कळलं तर मगल आणि असं पण आपण मी. री रोकटोक केली उद्या तू मोठा झाला मित्रांमध्ये गेला खाल मला कळणार नाही. दोघाच कशालय करायचं ना कोर्स करायचं. म्हली तस मुलं आता पाचवी सहावी मध्ये जरी असलं तरी कॅफे मध्ये जाता फ्रेंड सोबत जात. आणि कॉफी प्यायला जातोय. आम्ही मॅगडी मध्ये जातोय असं सांगता. मग खाल्लं तरी मला कसं कळणार ना आपल्याला म्हणून कोर्स नाही करणार आहे त्याला.
बरोबरं.
करतो देवाचं कर आणि हे हा अस.
हम्म आणि अस देवाचं करणारे नाही खात. तास थोडी खााता तस ना.
अ तुमचा आवाज खूप बारीक येतोय.
म्हटलं देवाचं करणारे खात नाहीत असं नाही खातातच. हम्म हम्म.
ते म्हणून तर त्याचच न वद दाखच हो. ते असतो. नैवेद असतोच ना म्हणून त मग मी. त्याला असं हे झालेलं आहे मोठा झाला का खा तुला खायच असेल. मग याच्या पप्पा पण तेच बोलतात तुझी इच्छा झाली. को देऊ त्या इच्छा झाली कारण क त्या जर का म्हणजे आ. का वाढय आणि त्याची इच्छा झाली त्याने जाऊन खाल्लं. तर आम्ही असं थांबवत नाही पण तो स्वतःहूनच जात नाही त्यालाही कळत. म्हणजे की नॉन व्हेज असं.
अगवे.
हा तो जापच नाही ना जवळच नाहीप.
आता काही कसं आता माझी ननंद वगैरे आल्यानंतर ती तिला तिला तिच्या हसबंडला सवय काेत खाली. डायनिंग टेबलवर नाहीवड. त्यांना खाली बसून जेवायला आवडतं पण तू त्यांच्या तटाकडे जातच नाही भी हेज असेल शेजारी बस. खो पोळी घेतो भाजी घेतो स्वतःची भाजी खातो. पण असला का तो बेटूमध्ये पळ येऊ जातो.
अग म
पुढे जाऊन बसून राहतो. हो ना पा चित्र हो. मी तो बेडरूम मध्ये त्याचे टॉईस काढतून खेळत बसतो.
हम्मम्म वर बरर.
आणि का हा माझ. नंदेचा मुलगा पण या्याच्याच वेयाचा आहे सख्या नंदेचा म्हणजे जवळ जवळ एक. कसव्वा दीड वर्षाच दीड महिन्याचा फरक आहे.
हम्म हम् हम्.
फेब्रुवारीचा त एप्रिल म तो खातो त्याच्या ह. ह जरी असलं तरी हातात हा मागत नाही हे लोक सोबत खेळतात वगैरे करतात पण हे ज. व मी त्याला काय करते,, कधी, कधी स्नॅक्स मधे ना त्याला ते नागरींची पोंगी देतेऽ. ते जे अ असे भाजलेले असत बगा ते रेतीमध्ये,, ते देते. ते जरी असले ना, ते मागून खाऊन देतो त्याच्या हातातलं घेऊन खातो. व्हेज असलं तर, नॉन व्हेज असलं तर त्याच्याकडे पण नाही जात.
अरे बाप रे!
म्हणून लांबच राहतो.
बरं आहे, चांगलंय.
हा.
ह.
तुम्हाला काय आवडतं असं नॉनव्हेज मध्ये स्पेशल?
नाही असं जास्त नाही प्रकार खाल्लेले मी, फक्त बिर्याणी आणि. भाजी.
हा, इकडे मी सगळे प्रकार बघितले. मम्मींकडनं शिकलीय, बघितलेय. सगळे प्रॉन. आईकडे ना, ऍक्च्युली पप्पांचं बंद होतं म्हणजे पप्पा ब्रांच. जे पप्पचं ट्रान्सपर र्हायच तर मुंबईला होते तेव्हा खल्लं पप्पनी. पण त्यानंतर मग दहा बारा वर्ष बंद होत. नंतर मग मम्मीने जेव्हा आमचं लग्नाचं वय झालं ना. तर तेव्हा मम्मी तेच बोलली, की जावई जर का नॉनव्हेज खाणारा असेल तर मग आपल्याकडे करायला लाग. आपण खात नाही असं बोलल तर मग ते असं नक. व्हायला ना कि हे लोकं खातच नाही,, म्हणून मग त्या दोघांनी स्टार्ट केलं,, पूर्वी खाल्लेलं आहे मम्मी पप्पांनी. गॅप घेतला, म आता खातात, मम्मी आणि पप्पा खातात फक्त. लहान भावालाही आवडत नाही, मोठी बहीण तर एकदम प्युअर माळकरी आह. आणि लहानी बहीण कधी. ती पुण्याला असते, मग ती कधीतरी फ्रेंड सोबत खाते, पण ते पण फक्त असं चिकन वगैरे, बाकी अस प्रकार.
हम्म.
माझं तर काही मी लग्ना नंतर मग, दोन, तीन वेळेस खाऊन बघितलं पण काय? त्रास झाला मग नंतर नकोच.
हम्म, हम्म, हम्म.
त्रास नसता झाला तर खाल्लं असत मी, पण त्रासच व्हायला लागला, ते म्हणतात नां म्हणजे. देवाच केलं तर इच्छा पण कमी होऊन जात.
कमी होते, बरोबर.
म्हणन म नाही खालेलं.
हम्म, हम्, हम्.
बाकीचं काय नाही, सांग तुझी इच्छा झाली तर खा मजे, ट्राय मी सगळ केलंय. प्रॉन्स वगैरे सगळं खाऊन बघितलंय.
हम्म, हम्म, हम् हम्.
काही नाही.
बरोबर.
हा, सूट नाही झाल ना. ते काही वॉमिटि खाल्लं, वॉमिट कयचं त्यापेक्ष म बेटर आहे म खाल.
आणि नाही तसं झालं की इच्छा मरून जाते. हम्, हम्.
तरी मी आता बनवून देते, सगळं करते माझ्या हात. सगळ्यांना आवडतं हि,, म्हणजे आता सासू आहे त्, यांच्याकडे हि सगळ्यांना आवडतं, कधी स्पेशली बोलून. कडनं, आणि भात वगैरे बनवून घेतात. सगळं करतात, मटन फ्राय वगैरे सगळं करतात. पण मग ते खायला नाही होत.
बरोबर बर.
हम्म ठीक आहे चालेल तई मग बोलूयाऊ. हा येस ओके बाय.